हॅलो
कसा आहेस
हाय बर आहे काय ना निवंत जेवलस का
नाहीय तू
जेवलो जेवलो
अरे काय मग सुट्ट्या आहे त्या पेपर बीपर झालं का नाही
झाले झाले पेपर झाले आता बरी गेली आता बघायचं कसा होत रिझल्ट
हम्म कधी आहे रिझल्ट
एकोणतीस जून
बाकी मग काय
काय नाही बघा निवांत
नाही अजून अजून पुढच्या महिन्यात आहेत पेपर
होय अभ्यास करा कुठला सब्जेक्ट अवघड वाटते तुम्हाला
हम्म माला वाटतोय स्टार्ट
स्टॅटिस्टिक हाय होय तुम्हाला
आहे की तर काय लंय अवघड आहे डोकं फिरतंय त्या स्टार्ट न त्याच्या फॉर्मुला लक्षात राह नाही
बरं बर चालते ठेवाय दरवाज शेवटच वर्ष आहे
होय करायच आता तुझं कस चाललंय
काय नाही निवांत बघ झालं पेपर झालं निवांत जा
मग सुट्ट्यात काय फिराय बीरायला जायचा प्लान
झाल की आलो जाऊ
कुठं आला
मालवन ला गेलतो की दांडेली
कोण कोण गेलेला..
कॉलेजमधली पोर होतो सात जण होतो मी स्मित कवच्या अक्षय संख्या..
आणि मग काय काय बघितलं तिकडं..
काय म्हातारीची चूल बघितली मालवण मधे दांडलीत वॉटर ऍक्टिव्हिटी केल्यात.. कायाकिंग वगैरे ते झिपलाईन...
कसं वाटलं तुला तिथलं चांगलं काय स्पॉट होता...
चांगला स्पॉट फक्त झिपलान ला भरी वाटल आणि ह्याला... रिवार क्राफ्टिंगला...
आणि तुम्ही किल्ला बिल्ला काय बघितला नाही होते जंजिरा... च कटला बाबा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा... मग कसं वाटलं तिकड गेलं सिंधुदुर्गला....
सिंधुदुर्गवर सगळी घाण करून टाकल्या माणसांनी...
होय का अवेअरनेस नाही स्वच्छतेचा....
तेवढा आहे हे पण... काय बरं ते पाण्याच खाली जायच असतं मस्सं बघायचं त्याला काय म्हणतात रे.....
खू वाडायई री...
हा ते पण केलं कुबा ड्रायविंग पण हो पॅराग्लायडिंग पण केलं... ती व्याख्याची उत्तर आहे प्रत्येकाचं एक... ठरलेलं प्रत्येकाचं पॅकेज एक पर पर्सन पाच हजार रुपये ठरलेलं सगळ्या पॅकेजचं...
बस हो...
आणि किती खर्च आला त्याला...
सगळ्यांचं म्हणून बघ मालवून दांडेली करून मागे याला एक... दहा हजार काहीतरी वर गेलेत... दहा हजार पकड हो चार दिवस स्टे होता... स्टे होतताात चार दिवस भाऊ..
स्कॉलरशिपच काय आलेली तुला..
नाही नाही स्कॉलरशिप नाही भेटली...
बाबा काय चाललंय आम्ही पण गेलल फिरायला... त आम्ही कसा..... अ कुठे गेले ना मालवणच्या तिकडे गेलेलो...
तुम्ही किती दिवसासाठी गेलेला....
आाम्ही दोनच दिवसासाठी गेलेलो...
तुमचं किती खर्च आला...
आमचा आम्ही कमी सगळ्यात तीन हजार रुपये आमच....
होय किती जण गेलेला असं...
आम्ही तो सोळा जण होतो सोळा सतरा सीटर... ट्रॅव्हल ट्रॅव्हलरू केलेली बारकी मिनी ती असती का नाही ती आणि.... तिचं भाडं काहीत ठरलेलं.... किती सोळा हजार का काही तरी भाड ठरलेलं म्हणजे.. सोळा किती सतरा हा सत्तरा ठरले बहुतेक... तेवढाच आस पास पण... चांगली झाली ट्रीप दोन दिवसात आलो र म्हणजे एक दिवस आधी गेलो सकाळी ना तीनला निघलो... आणि आलो की तिला आलो म्हणजे तिथं पोचलो सग... सकाळी साडे नऊ ला आणि परत... तिथं पोचल्या पहील्यादा कुठला बीच बघितला... वां कुठला बीच होता ते पहिल्यांदा सकाळी सकाळी बघितलं बरे.. तो पाच वाजता परत कूठला तो देवबाग... आणि कुठला तर आता मला नाव नाही आठवत.... आम्ही आम्ही गेलेलो जानेवारीत. स्टार्टिंगलाच सीझजन असतोय का नाताथ ते.
थंडीत गेले बागे.
हम् अरे हिथ थंडी लागते पण तिकड काही गरम नाही होते तिकडे. इथच ते आपल्या इकडे तिकडे ते घाटच्या घाट उतरून खाली गेल का नाही. कि काही गरमच सगळे.
आंबोली आंबोली घास.
हा बराबर बराबर तेव घाट उतरून गेल का आपल्या भागात तेवढा घरट्ट आहे.
म तेवढाय.
बाकी कुठल्या हो आपल्या भागात. हम् तिकडार. इन जणताना गेल्याला उडी घालून पण तिकडडे इतकं गरम होतंय का नाही प्रमाणाच्या बाहेर गरम होत.
तेवढं आहे लऊ करदार रूम बिम कस केलं सा ते.
रूम घेतलेली एक मोठाच आणि रूमच रेंट किती ठांरलेल माहिती आहे का. तीन हजार काहीत ठरलेलं आणि एक.
एवढी जाणकर मध्ये.
हो मग आरलाय म टेरू मी त मग त्यातच कस. अरे बाराला झोपलो परत ते आवरलं सगळं खाल्ल बिनलं. खाऊन झाल्यावर तिथंच डान्स करायला लागली सगळी मग डान्स करत करत बारा एक पर्यंत डान्स केला आणि परत जे झोपलो तेी नऊ साडेआठ ला उठल अश. मग प्रत्येकाातून नम्र नम्र त्याी जर पण तिथ एढ एवढ. का जर मध्ये पाणी येत बारक त्याच्यामुळे. मग आंघोळ आंघोळीलाच वाजले नऊ साडेनऊ दहा वाजले असतीलला मला वाटतते मग आवरलं. सगळ्यांनी. परत आवरून गेलो जंजिरा बघितला तिथ आवरलं अस दुसऱ्या दिवशी आणि परत मग तिथना आवरून झाल परत जंजिरा बघून झाल कुठ. दे ळ आहे तिकडे कुठलं बाबा आहे त. काहीतरी दे ळाचं नाव आहे. बघितलंय ती बघितलंय. पण कुठलं तरी देऊळ होतं र शंकराला देवळ होतं तिकड महादेवाच देळ.
हय आहे बरोबर माहि आहे कोण माहिित आहे आ्हीघत गेलो.
हा म. गेलेलो तिथं पण व्यू जरा चांगलं होत मग तिथं पाच सहा म्हणजे पूर्ण सनसेट होईपर्यंत ह मिल तिथं. तथ मला वाटतं साडे सहा सातच्यास पासणी घालू आणि दुपारी जे न केलेलं वेजच. खाल् कारण त्या देवाला जायला होत म्हला वेज म तिथली वज जरा वेगळंच होतं म्हणजे चौनसल्यागच होतं वे ठिकड. काय. नॉन व्हेज होतं चांगलं पण व्हेज अजिबात नव्हतं बराबर म्हणजे तिकड तर मसाले वेगळेच आहेत. ते आपल्या इकडे छान अस सुटवत म्हणजे. आपल्या इकडं जसं असते तसं नाय टेस्ट.
चिकलला वय लागत तिकडचं बरं का मालवांचं.
आणि चपात्या पण एवढ्या एवढ्या होत्या.
रोटी नसते हो चपाती असते एवढी एवढी महाग असते घे म्हण त्यातले.
आणि लय महाग जेवणच तिकड महागा आहे मशाल तर बनवायला किती रुप आठशे हजार रुपये घेते ती नुसत बनवायला.
आमचं त्याच दिवशी शेवटच्या दिवशी बजेट आलेलं माशांच्या मुच प रूमच सोडून पस्तीसशे रुपये माशांचं ते बनवायचं मिळून झालं.
अ - -
गुरुवार होता त्याच्यामुळ माझं म्ह माझं वेजथाळी होती बाकी सगळ्यांचं मास. वेज म्हणजे मला आहे मासे ॲलरजी मास नाही मी खात.
गुरुवारचा उपवास असतोय क काय तुझा?
नाही घरातली खात खाऊ देत नाही. गुरवारच वेहेजच खातो. गुरुवारी आम्ही गेलेलो. शुक्रवारी, सोमवारी गेलेलो.
मग कुठला मासा घेतलेला तुम्ही खायाला?
मासा ते चार - पाच प्रकार घेतलेल तिथला फेमस कुठला बांगडा.
बांगडा नव्ह. ये बाबा. तिकडे सुरमई आहे. सुरमई, पापलेट - -
सुरमई काय घेतलेली पापलेट नव्हत. घेत बापर जोडिओत घेतले. जोडिओत गेलेले - -
तिकडं जोडिओ हाय होय?
नाही. ह्याच्यातलं जोडीओ आपल्या दांडेरीतन जातं ना कर्नाटकातला.
तिथं जोडया आहे बी मग काय काय घेतलं जोडयात?
जोडिओत पॅन्ट घेतली. शर्ट घेतली. परफ्यूम घेतले ती शंभर शंभर वाल असत्यात ते.
आणि पॅटा कसल्या त्या बीचवर घालायला पॅन्टा घेतलेल्या जोडूव्यात.
नाही. नाही. बीच वरच नव्हते घेतल्या ह्या. साध्या हे अ आपल्या जीन्स पॅंन्टा घेतल्या कॉलेजला घालायला.
होय. कॉलेजला घालायला म्हणजे जीन्स घेतली जोडी घेत नाही.
हो. जोडिओत म्हनजे स्वस्त पटते. सातशे नव्याण्णव, आठशे नव्याण्णव आपल्या मापाचे. मग स्वस्तच झालं की बा
कितीच भेटलं पाहिजे? कमीत कमी मला वाटतय - - हाजार हाजारात दोन भेटल्या पाहिजे त्या.
जरात धऊन लागा मग त्याला मला नाईट पॅन्ट दितील - -
जाले मग बाकी कशी झाले? मग काय जवला कुठं कुठं तुम्ही?
जेवलं बग ते तू बागा बेच म्हणलास त्याच्या तिथे एक खानावळ होती घरातली ते तिथं आसपास तिथं दोन खानावळीतचं जेवलों असं हॉटलला लयच
मग तिथं किती पैसे गेले जेवाहायच?
जेवायच. चिकनथा थाळी हाय तीनशे वीस रुपयला एकाचे.
हां.
माश्याची पण महाग होते. कशी होती? एवढा आठवण फेब्रुवारी महिन्यात गेलतो.
होय.
हो. हो. तेवढं फिरलो तितन मार आलो राजकोटला गेलेलो. राजकोटचा शर्मा खाल्ला परत ति भेळ खाल्ली. मोमोज खाल्ल. तिथनं परफ्यूम घेतलं तिथ बनवायचं चाललेलं. परफ्युमअस हे बनवतत्यात आंतर बनवत होते त्या वेगवेगळ्य फ्लेवरचं बनवायचं.
आता म्हजी ती आपल्यासमोर बनवून देत्याती. आपल्याला जस पाहिजे तस व्हयं. मग तू किती घेतलंस तिथन?
एकच घेतला तर वेगळा फ्लोवर होता काहीतरी नाव हो
होय, आणि मग किती दिवस राहिलेला तुम्ही तिथं?
दांडलीत एक दिवस, मालवणमध्ये तीन दिवस.
होय. चार दिवस, पाचव्या दिवशी घरी होय.
हो. येताना कोल्हापुरात गेलो कोल्हापुरात काय बर ह्याला बर्गर किंग.
बरगर ग की अर मला वाटलं देवाला गेला का काय.
नाही, नाही. बर्गर चिंगला गेलो बर् एक व्हेज खाल्ला. एक नॉन व्हेज खाल्ला. कोल्हापूरच्या पण जोडिओमध्ये गेलो. तिथं फेशवाॉश, सन्सक्रिम, लिपबाब.
आरा ह
गराडासणी जरा व्हायचं कोैतनी शॉपिंग केली आमच्या
होय.
चालते.
ह बाकी मग काय चाललंय?
काय नाही बघा निवात.
पेपर झाले, मग आता काय सुट्ट्यात काय ठरवताय, का आता पुढं काय करणार आहे.
काही करायचं म्हणते एम एस सी, काल आलेला एक फोन यांच्यात्न पुण्यासून आलेला.
कोणाच्यात न
पुण्या, पुण्यात न आलेला रिसर्च कंपनीत कुठ
मग जॉबसाठी का.
हो, ट्रेनिंगसाठी आलेलो.
मग काय, काय झालं
ह् रिझ्यूम पाठवा म्हटले ते, मार्क अजून हिच व्हायचं रिझल्ट लागायच. कोणते्यासारखं रिझल्ट आहे मग बघाचं हो जायचं मणते, ट्रेनिंग तरी करायचं. हा चालते, भाऊ ख